हा, ह.
हा बोला, काय म्हणता.
हम्म, काही नाही, थोडस. तुम्हाला हे सांगते आत, तुळशीचा वापर कसा-कसा त्यासाठी ते करायच, काय करायच. आ तस आपल्या पाऊस पडतोय ना. हा, पाऊस पडतोय ना, म्हणून मग तुळस वापरलेली चांगली असती. त्याच्याबद्दल सांगते तुम्हाला, हा आता आम्ही तो तुळशीचा चहा पण आणला ना
हा का.
छान झाला चहा, चांगला आहे. त्याचा अ फेवर पण चांगले आणि घसायला पण दुखत नाही. हम्म, थांब हा, तुळस अ कसं आहे.
हा-हा-हा.
ह
हॅलो, हम.
हॅलो, हा चालू राह दे, मी बोलते ह. ह ऐकू येतय ना, हम्म.
हो, बोलती आहे ना.
हा.
हम.
तुळसीय ही आहे ना म. आपल्या भारतामध्ये खूप वर्षापासून तुळस वापरतात, हे आत्तापासून नाही वापरते. ह आणि हे त तुळशीला खूप पवित्र मानलेले आहे. वनस्पतीला. तुळशीचं महत्त्व म्हणजे, अ तुळशीचं वन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी परिसर जमीन गंगेसारख कि पवित्र असते, तुळशीखाली सर्व देवांच वास असतो, हा. तुळशीच्या पत्राच्या जलाने जो स्नान करतो त्याला तीर्थाचे स्थान मानले जाते, परत मृत्यू समयी ज्यांच्या मुखामध्ये तुळशीच जल किंवा पा तुळस ठेवतात तर तो पापा आणि मुक्त सर्व पापा मधून, परत त्याला विष्णू लोकी. जागा मिळते, पर विष्णूचा आख्यान जो ऐकतो त्याला जन्मवृत्त तिच्या बंधनातून मुक्तता मिळ-मिळते.
हां हां.
हां.
चं सांगितलंय, हां.
हा तुळशी, अं नावाचा अर्थ रुक्मिणी व सत् तेव्हा म ह्याल श्रीकृष्णाच्या दोन बायका होत्या. ह्या, ह्यांच्याबद्दल सत्य भामेचा फार, अं जळफाट ठवायच होई, एकदा काय आलं नारद मुनी घरी आले सत्यभाव म्हणाली पुढील जन्मी कृष्ण माझ्या एकटीचाचं अ होईल. असे काही करा. नारद मुनी अ चे डोळे, अ लका ले, ह्या जलमी दिलेले दान, जन्मो जनमी आपल्याकडे परत येते, हे तू कृष्णाला दान कर. असं त्यांनी सांगितलं, भोळ्या भाबड्या सत्यभामेने कृष्णाला परस्पर, अं नारदाच्या दान नारदा नांच दान करून टाकले, कृष्णाने अं पाहता, पाहताच नारद मुनींनी त्यांन त्याला हा प्रकार सांगितला आणि आता तू गुलाम आहेस. चल माझ्याबर असे फरमावले, गालातल्या गालात कृष्ण हा हासत निघाला, तेव्हा सत्यभामेला आपली चूक कळाली. तिने नारदाचे पाय धरले व चूक अं झाली, आता काय करू? तुम्ही मार्ग सांगा असे म्हणाली. त्या निष्पाप, सत्यभामे वर नारद प्रसन्न झाले व म्हणाले दान केल्याने वस्तूच्या वजना एवढे सोने दिले, तरी चालते. अ तराजुत कृष्णाची श्रीकृष्णाची तुला, चालूं झाली. सर्व सोने अं संपले, पण पारडे काही झुके ना, तोपर्यंत रुक्मिणी आली होती, तिने तुळशी ती वृंदावनातील तुळस, एक पान तोडून आणले आन तिला माहित होते, कृष विष्णूच्या पत्नीने या जन्मी, तुळशीचे रूप घेतले. आहे, आ आ आणि श्रीक् ष्णा हा फार हात, हा तर विष्णूचाच अवतार. त्या सुवर्णाच्या राशीत, एक तुळशी पत्र ठेवल आणि काय झालं? आश्चर्य, श्रीकृष्णाची तुला पूर्ण झाली, तुला अं करण्यास उपयोगी पडलीं. म्हणून हे हिने नाव तुळशी ठेवले, हम्म.
हम्म, हम्म.
हम्म, मां ह्याच कस उप, हम्म. आणि मग अ अ आळ आपल हे, तुळशीचा उपयोग कशासाठी होतो? आयुर्वेद तुळस ही तिखट असती, कडू रसाची उष्ण पीराची आणि सर्दी, खोकला, कफ. व सर्व प्रकारच्या तापात उपयोगी ती. छातीत, छातीचे विकार, त्वचेचे विकार, रक्त विकार. यांत, उपयोगी आहे.
हम हं.
आणि तुळशीच्या पानांत जंतुनाशक आणि सुगंधी तेल तयार करतात. आयुर्वेदामध्ये वनस्पती खनिज, व प्रनिज या सर्वां पासून औषध तयार करतात. भस्म तयार करतात, वनस्पती तीव्र असतात. हम्म. नंतर कस वापरायचं तर आपलं तुळशीच औष हे रोग प्रतिकार शक्ती पण वाढवत. हम्म हम्म.
चहामध्ये टाकून उकळून प्यायचं.
नाही, नाही अर्धा चमचा तुळशीच्या पाण्याच चिरर्ण पाण्यात उकळून, मधाबरोबर दिवसातून तीन वेळा
हा का?
हा, त्यांनी सर्दी, खोकला, ताप, श्वसन मार्गाने होणार
होणारा संसर्ग
हा, कमी होतो. परत तिखट कडूरस हा, ज्यांना सायनेसचा प्रॉब्लेम असतो, तो ठीक होतो, साठलेली सर्दी छातीत भरलेले कफ ताप व ठीक होतो. फ्लू सारखे आजार हि त्याचा उपयोग करतात. हा, हॅलो?
हा ना, बोलतीय ना, हो येतोय ना, बोला ना.
येतोय ना?
हम्म.
एक मिनटं हम.
हां.
आणि अ ह्याच्यामध्ये कस ये चूमुठभर सुंट किंवा मध टाकलं तर, दिवसातून तीन वेळा अशा प्रकारे पण तुम्ही घेऊ शकता. जंतू जर झाले असतील समजा पोटात, तर तुळशीचे पान च तेल हा. आणि ते तुम्ही
पोटात
चाटण घ्यायचं त्याचं, हम्म.
तेलाच, तेल कसं निघत त्याच?
तेल, त्याला उकळायचं.
उकळायचं.
तेलामध्ये, आणि ते आटवायचं कप असेल तर अर्धा कप करायचा, हम्म! सुगंधी आव ह्याच्यात ते द्रव्य, अस सुगंधीच असतात ना पानं त्याचे, हम्! हम्म! किडा वैगेरे चावला तर
हा हा, मधमाशी लावली तुळशी माती तुळस लावताना मधमाशीच्या तिथं
हम्म हम्, तुळशी माती लावता, पण तुळशीचा पानांचा पण ये ना, लेप लावला ना, हा, ठीक होतो. आणि मृत्र, म्हणजे लघवीचे मृत्रविकार
हम्म हम्म हम्.
तू संसर्ग असतात ना, ते पण ठीक होतात.
हां.
ज्यांना खूप ताणतणाव असतो.
हां.
अ त्यांना हृदयाचे, हृदयाला साठी हितकरयं, म्हणजे हृदया बी पी हृदयासाठी परत आपल्या शरीरात मेद म्हणजे, आपलं कॅलेस्ट्रॉल जमलेलं असतं. ते पण कमी करण्यास मदत करते, अ परत दहा बारा पान, धुवून दिवसातून दोन वेळा चावून खा चगळून चा चावीत किंवा अर्धा चमचा चूर्ण उ एक कप पाण्यामध्ये उकळून अ प्यायचं चांगलं असतं, हम्म.
चांगलयं नव्ह, आपल्याकडे अ असून सुद्धा आपण घेत नाही.
आणि उचकी लागली, उचकी लागली, तर ते अ एक चमचा तुळशीचा रस, मध घालून व वारवारं चाटावं. म्हणजे कमी होतो, हम्म.
गुचकी लागल्याने
हो हा, ओ तुळशीच्या रसामध्ये
हां का, मला तर जेवायच्या अगोदर सुडून जातो म्ह
हा हा, मग तुळशीच्या रसामध्ये मध टाकायचं, चाटण घ्यायचं.
जेवण एक एक घास खायला की गुचकी लागते, मग तांब्या घेऊन पाणी बसवलत हा का, हा, बरय, मला माहिती नव्हतं हे. बरं झालं सांगितलं, आता करन मी.
हम्म! तुळशीच आहे ना, छोटस झाडं असतं, जास्त मोठं नसतं. कुंडीत किंवा तुळशी, रुंदावनात ते घरोघरी लावतात. जमिनीवर लावल्या ते एक मीटर ते अ अ उंचा पर्यंत वाढते, पानाचा तीव्र गंध, पानाची सुगंध तेल शुद्ध करते, हवा आपली शुद्ध करते ती, हम्म, डास होत नाही तुळशी मुळं गणपतीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठानाच्या दिवशी पण, अ तुळस अ गणेश पत्रीतील एक प्रकारच आहे तो, हम्म. फुलोरे मंजरी रोपं थांबा. असतात. परत थंडीमध्ये फुले वग बिया येतात बिया पाासून पुनर्वापर पुन्हा आपण झाड लावू शकतो त्याच्या तुळशी हा हो
हम्म. हां ना बोलतीय ऐकतीय
आल् नंतर आपला ज्यांना स्वाईन फ्लू होतो. अशा लोकांनाऽ अ रोग दूर करण्यासाठी अम अम आपण हे तुळशीचा वापर करू शकतो. मधुमेही लोकांना शरीराची झीज होते. स्वाईन फ्लू ज्यांना कावीळ होती. जनजंतू अ निर्मिती सारखी होती. अ शरीरामध्ये हे अश
हे अश्या लोकांसाठी
तुळशीचा रस चांगलायं नंतर सध्याचा उपचार म्हणजे शरीरात जीज भरून काढण्या रे भोगावत चवनप्राससारखं शक्तीवर्धक आयुर्वेदिक औषध वाप रतात. जंतुनाशक तर आहेच पण ऍलोपॅथीची प्रति जैविकांना पर्याय हा आपलं जर ॲलोपॅथी नसेल घ्यायचं! तर हा पर्याय म्हणून हे चांगलय घरगुती. हम्म.
हां हा.
आणि परत
परत
जंतु ज्यांना म्हणजे खूप आपल्या आग होती. हम्म. तर आशांना पण रोज आपण हे वापरू शकतो. सुधारित वर नंतर एक मिनटं विषान आणि विषान हा.
नंतर रोगप्रतिकार शक्ती पण वाढवण्या करतात तुळस पूर्ण पुन्हा अय अ वापर वापरलं ना चांगलं असतं.
हम्म हं -
जेव्हा पुण्यामध्ये स्वाईन फ्लू अजून काही नाही बाबा तेच - - वाप वापर बघते मी आता म्हटलं हे सर्दी झाली ना तर म्हटलं - तुळशी जर आणि लाव आम्ही पण ते लावले ना दुसर एक सब्जा दुसरी एक की एक रान तुळस असते. ह. ते भिजवल्या पाण्यामध्ये आणि त्या लावले मग त्याचे पण आले आमच्या इथं रोप तुळशीचे तुळस सारखीच असते परत एक अ पंढरपूरची तुळस वेग
जंगली तुळस आहे का तुमच्याकडं?
हो जंगली येते सब्जात त्याच्यामुळं आपलं म्हणजे कॅलेस्ट्रॉल कमी होतं. ते सब्जा असतो ना सब्जा पाण्यात भिजवायच. शरबतात शरबतात पिलं होतं का तुम्ही? हा मग त्याच्याने कलेस्ट्रॉल कमी होत मग ते सब्ज्याची च तुळस लाव